आई आई येताना कलिंगड एक घेऊन या आणि एक टरबुज एक घेऊन या हा काय?
हा हा
सांगितलं बस सांगितलं आईला नीताईचा कॉल आलेला. हा चाऊ नकोस ग आई सांगितलं झाल आई घेऊन येतो म्हणत्या कलिंगड आणि तरबुज आणि काय? ति क्लिप घे पिल्लू.
ऑनलाईन वगैरे वस्तू येतात का नाही ओ
ऑनलाईन वस्तू म्हणजे
म्हणजे असं मीशोवरच तेन
हो येतय की काही सुद्धा मागवत नाही बघा मी नाही मला ते म्हणजे ऑनलाईन वर मला जास्त विश्वास नाही.
हा हा
मागवलीत आदि खूप मागवलय मग आताच सर्वज्ञाव झाल्यापासून सगळ बंद केलय बघा.
ह म्हणजे कसं आहे ते एक एक म्हणजे की वस्तू येतात चांगल्या पण एक एक येत नाहीत मग ते काय? त्यांन पण केलं तर चालतय.
करते करते ते पण बऱ्याचदा केलय झालय मिशो झालय ॲमेझॉ बंद झालय मीशोवर फक्त बघते काय काय वरायटी आलीय मग कधी वाटल की बाबा हे इथ आसपास नाही मिळणार आपल्याला ही डिझाईन
हा हा
तर मात्र तेवढं मागवते मग
हा हा चालतय चालतय
मग जास्त ते का एवढं काय हे नाही सोडा आणि ऍक्च्युली माझ्याकडे एवढं सामान आहे की मला आता नवीन काय वाटत? वाटतच नाही ताई. म्हणजे लग्नात दिलेला म्हणा लग्नानंतर पण बरीच खरेदी केली ना मी. म्हणजे माझं लग्न होऊन तर एकवर्षानंतर पोरगी झालीय मला ओ त्यामूळ मध्ये खूप गॅप होता.
ते डीपीला फोटो ठेवलाय तो तुमचा हाय तुमचा हाय कि तुमच्या आईचा हाय
नाय मम्मी पप्पांचा हाय
हा हा तेच म्हणलं
मम्मी पप्पांचा आहे.
हा हा
आणि तुमच्या डीपीला तर तुमच्या दोघांच
हो हो आमच्या दोघांचा हाय तो
मला ना खर तर स्टेटस डीपी वगैरे असं मी नाही आवडत मला ठेवायला बदलायला
हा हा
पिल्लू थांब आले. वर्षातना माझे सांगू चार पाच स्टेटस होत
ते तुम्ही जॉबला असल्यामुळ
फोन ठेवते चल तुला घेते. दूदू पिणार बोर्नविटा अन् दूध देऊ थांब हं
खाली उतर हं थांब खाली
दूध पिण्यासाठी बॉटल तुझी पिल्लू तुझ्या बॉटल ना तिकड आईकड राहिली ये मी आता तुला ग्लासात देते अन् संध्याकाळी बॉटलन देते. गरम गरम ते घेऊन येते बाळा मावशी फोनवर बोलालय तू असं आगाऊ मावशी काय म्हणणार तुला दूध अन् बोर्नविटा देऊ ना देऊ हात लावू नकोस हॅलो
हा बोला की,
काय रडायला लागले का काय दमावलय
दमवन आहेच की आता तिला दूध पाहिजे. बा बाटली काढली नाहीस. म तिकडेका ठेवून आल्यास बाटली. जा आण जा
ते काय पोरांच अस ते चालू बाटली न पितंय का दूध?
हो तिला आवडतं बा बाटलीन प्यायला. सहा महिन होऊन गेलं तिला मी बाटली दिलीच नाहीये हायन
हा हा
पकड बाळ आता ओवा ठेवलेल बघितले मम्मा मला जिरे दे म्हण पिल्लू ओवाय. ओवा. कस लागतेय? बास ना पिल्लू, हम आ कर, बास काय. तेवढं खायल्या बघा. आता एक चमचा खाल्ली बघा मग.
ते मुलांना सांगाय गेलं का नाही ते जास्त
जास्तच करतात, आहो जास्तच. तिखट लागालय का? छानय हं. मस्त, चला. ये इकड देऊ ग्लास ग्लासात ना गार पाहिजे का गरम. गार ह. आहे बघा, दूध परवात दूध मागितली. कधी पीत नाही जास्त, कधी तरच माग परत दूध मागितलं भारी घेऊन गेले, दूध हळद घातले, पी म्हटलं, मग पीइना, मग मी अगं पी- पी म ओरडाले. शेजाऱ्यानी सांगाले आमची मम्मा गार दूध देते अहो.
गरमच करून नेलेलीय, पण हिजी नाटकी आवरून ते पिणार कधी सांगा.
होय होय.
हम्म चालूयेबघा तरी तुमची एवढी, ही खूप दमावते हा.
मी पण सगळ देत होते बोर्णव्हीटा वगैरे.
हा मला तर वाटत तुमची तीन मुलं दमवत नसतील, तेवढी ही आमची सर्वज्ञा दमवते.
होय आमची आहे लई दमवत्यात. आमची सासूबाई तर म्हण तर ना कशी करत्यात. ते पोरी एवढ्या दमावत्यात म्हणून, तुझ्या अंगाला लागत ना
हम्म.
मम्मी सुधा तेच म्हन नाहीतर रुसा फुगी बघूनच माण राहयला येतील.
कशी का असनात आमची पोरं आम्हाला प्यारीयत ह.
होय म्हणून नाही पाठवत आता पहिल्यांदाच पाठवले माझे मिस नाही पाठवत कुठं
हम मग नाही माझं पण तेच होत ही ही दंगेखोर ही कडकडी आहे ही लई लोक म्हणजे हि चावत्या ही मारत्या म्हणून ना मी पण नाही गचू द्या तिकड उद्या मुलं पाठवते हो पहिल्यांदाच अस वहीपण हिला अस म्हणजे अक्षरशः चार दिवस जातो म्हणजे पंधरा दिवस गेले
होय
अग राहिली खरं व्यवस्थित त्या म्हणल्या अजिब नाटकी करतात अजिबात त्रास देत नाही म्हणली आणि तूच उगीच तिला नुसत पोरगी पोरगी पोरगी करून तिच अंग वाढू देनास काय नाही मलाच ओरडा लाग त्याने
म्हणजे त्यांना वाटायला पाहिजे की आम्ही आम्ही खोटं सांगतो
पिलू नाही थांब अग हलवायचं अजून साखर टाकायची अजून
आम्हालाच म्हणत्यात तेवढा नवरा खायला घालतोय तरी पण तुझी तब्येत वाढत नाही हे नाही पोरी काय दमवत्यात आणि किती वेळ करत्यात ते आम्हाला माहीत नइ
ही तुमच्याशी काय काय बोलावले सगळं. कान देऊन ऐकायलंय बघा
हह
तुमची जेवली की नाही पोरगी?
नाही ते आत्ता जाता दुध खाल्ले बघा
हम् हम् हम् हम् हम् थांब पिलू हालवून मिक्स करून देत हम् हम् हम्
त्यामधे अवण बनवलं नव्हतं
हा बसून पि बाळा
म तिथंच थोडं हि न खाल्ली आम्ही पण जेवलो आणि माले साडे दहा वाजले आहे
हम्म हम् हम्
ते सगळेजण असलं की मग गाडीवर न जाता येत नाही ना एवढी जण बस पाच जण बसत नाहीत गाडीवर
बरोबर
म आता म्हणलं कधी तर असं जातय सारखं म्हणजे अँनीवसरी असले बड्डे असल तुला तर जातय
हम् हम् हम
पण म्हणजे कोणत मग सोबत पाहिजे
बरोबर गाडी पाहिजे होय हिला तर डिमाग, नवगैरे परवा घेऊन गेलेले बघा अगं लाडू सांडा लागलीयस. परवा डीर्माटला घेऊन गेलेलो. एक ट्रॉली भरून खेळणीच काय दि सगळी अ कुठे घेऊन जायचं फुरसत. ते जिम्स बघायलात ते चॉकलेट बघाला आणि तिंथच पडून दे तिं कसं पडून देणार सा
होय.
मग मी असं ही खूपच त्रास झाल मी अक्षरशः फोडून देते त्याचे रॅपर्स घेऊन जाते बिलिंगला. दादा आम्ही हे खाल्लय ते बिल करा म्हणून. मग काय करायचं. ऐकत नाइ आवो आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू आत्ताच लहान मुल ऐकत नायीयेत, मुल ऐकत नायीयेत हा विषय निघालाय. आधी आम्ही ज्यावेळी लहान होतो ना त तेव्हा आमच्या आईला वेळच नव्हता आमच्याकडं लक्ष द्यायला. मग आम्हाला कोण घे ल कोण चारल आणि कोण झोपवल आम्हाला पण माहित नसायच आणि आमच्या आईला पण माहित नसायचं.
आमच्यात तर कस आमची मम्मी आम्ही लहान असल्यापासून तिसरी काय चौथी असल्यापासूनच कामाला जाते बाहेर. तेवापासून सगळी घरातली काम करायची आणि सगळ घरातल कॉलेजला पण आता जाताना सकाळीच सगळ निम्म जेवण करून जायचं. आल्यावर आणि धुन, भांडी करायच आमची मम्मी अस काहीच करून जात नव्हती घरातलं.
हम्म आणि त्यामुळं वळण चांगली लागतात ना ओ. नाही तर काय. आणि अलीकडच्या आयांचं काय होतय, पोरांना सोडून दुसरं काय नाहीच हाय त्यांच्या पाठीमाग व्याप. त्यामुळे त्यांना अस वाटतते की पोरं दमवाल्यात, दमवाल्यात, दम
होय, होय.
कस ते बर आपली
होय.
आपल्या पाठी माग दुसरी व्याप असती ना मग आपल्याला पण जानवल नसतं. पोर कुणाकड हायत आणि जेवल्यात झोपल्यात काय. आणि आ जग पण एवढं विचित्र होत चाललय ना, पोर एक सेकंद जरी कुठ गेले ना त जीव असा होतोय कध दीर्घ घेतील समोर
तिथ आहे बघ पिशवी ठेवल्यात बघ जुन्या मशीनवर आता खेळायला कोण नाही. दंगा काय?
हम्म.
त्यात आता ते कड होती ना आठ दिवस.
हम्म. गॅस हा हा ह नाही नाही नाही नाही ते नको पिऊ, ते नको पिऊ खालच राहिलेलं. साखर नाही प्यायची साखर नाय प्यायची नाही पोटात लइ दुखतय. इकडे ये जरा तोंडावर हात फिरवते इकडे ये. हम् देेते
मग साडी वगेरे घालताय का नायी?
हो मला खूप आवडत साडी. म कुठला कार्यक्रम निघायच्या वाट बघत असते. आणि जेव्हा मी माझ्या सासरी राहत तोना त्या दररोज साडीच नेस सायची मी.
हा- हा.
आत्ता साडी नेसायची बंद केल्या, आत्ता गाऊनवर आलोय.
हम् गाऊनवर आमच्यात काय गाऊन घालून देत नाही तेवढ. कधीतरच.
मी ऍक्च्युली मला पण मला पण गाऊन आवडत नाही मी आता असं बाहेर जरी बसायला जायचं म्हणलं ना दरवाजा उघडून तरी मी गाऊनवर जात नाही तेच घालते.
हा आ.
असं. मग संध्याकाळी पण जेऊन आम्ही कधीतर बाहेर बसतो ना आम्ही लेडिज लेडिज, तर मी नाही. मी ड्रेसच घालते मला नाही ते गाऊन वर जाऊन बसणं होत.
होय आता आमच्या इकड घालतात भरपूर जण.
हं हं हं.
राना गाऊन काही आवडतच नाही, त्यामुळे
नाही ऍक्च्युली मला पण गाऊन आवडत नाही तुम्हाला सांगते. खरं आता ते कस सवय झाल्यान ते ढगळं ढगळ बरं वाटतय.
होय उन्हाळ्यात तेच बरं सोडा गाऊनच बरा उन्हाळ्यात.
एक मिनिट हा ताई.
हा.
ताई किती मिनिट?